हॅलो
हो नमस्कार काय करताय तुम्ही.
हा हो झालं हा बोला हो आवडता.
असं मजा जात की काही मजा वगैरे करता कि नाही पाऊस पडतो तेव्हा अस हो
हां
मग काय पाऊस बीस पडला की नाही?
काय नाही ना अजून तर बाबरे! एवढ ऊन आहे पाऊस पडायची शक्यता नाही असं वाटत डॉयरेक्ट. पाऊस केंवा पुरण केवा. तुम्हाला आवडत. त ग नाही पाऊ-
मग आवरय खुपच.
पावसाची वाढ.
आमच इकडे पण गरमी आहे सध्या पाऊस पडला नाही.
हा पाऊस पडला. की म्हणजे खूप येऊन जातं- हा पावसाच म्हणजे खूप महत्व आहे पाऊस पडला तर थोडं वा- वातावरण पण शांत होन जातं ते जमीनची थोडी- ह ऊनतातो जमीन माटी से पुुरी थंडगार असते. नाही हा हा सांगा तुम्ही हा बोला बोला आवाज येतो. होय का?
नाही ना
नाही ते आवाज आ टाळा हा नाहीत पावसाचे ते. खूपच हे!
अ हा
हॅलो कहा हे वर्षात तो काळं तेव्हा आकाशीतून होतोयचं तर पाण्याचा थेंब प पडतात ना
हा मंचा या दिवसांतच वातावरण घारवास सोडा
ह जून जून लागला कि पावसाचे दिवस
हो हो हा निसर्ग हिरवळ पसणे आणि शेतीच्या मूल पण इत पाणी असतं ना हा हो आणि हा तिथून मन प्रसंदित करणारा हा आणि श शेतीसाठी पण अत्यंत महत्वाचं आहे ना मानवासाठी का हा मानवासाठी पण किती पाऊस पडण्याची गरज आहे त्यांना माहित
होय.
आ हॅलो क्या बोल
हा बोला तुम्ही तुम्हाला थोडीकनी माहिती असेल सांगा आम्हाला पण
पावसाचे दिवस म्हणजे ना खूपच भारी मी तर इतक्या मस्त्या करतो. पाऊस पडला
हा पाऊस पडलं म्हणजे खूपच आनंदा जळके असतात आणि पावसांमध्ये
गल्या वगैरे झाले त्याच्यामुळे पाऊस कुठे जात तो काही समजत नाही आणि आताच्या सीजनला म्हणजे झाड वगैरे नाहीयेत तोडणी झाली तर पाऊस पण बरबर टायमावर पडत नाही. कधी पण पाऊस येतो कधी पण हे होत पहिले कस पावसाचे दिवस यायचे जेव्हा पड पाऊस
हा आणि पहिले मातीचे घर होती तर पाऊस पडायचे तर माडी किती शुद्ध आणि म्हणजे सुगंधित व्हायची म्हणजे केवढं मस्त वास यायचा. हा त्याच्या भारी वासायच्या हां आता तो स्लॅबचे घरं झालेले आता तो बापरे वास नाय पाणी पडतोय पडाद्या बाबा अस होउन राहता
आता तर कुठे पाऊस गेला आणि कुठे आला समजास पण नाही हम्म हम्म मजा पण पाऊस पडला की कस हिरवा गार होवुन जा असं वाटत की खूप भारी रावूस वाटत नेचर किती भारी दिसत
लग वातवरण थंड होऊ जातो आणि आपल्याला ना असो पंखाची गरज पडत नाही बा थंड पुरे थंड गार लागतं
कुलर ची गरज पडत नाही एसीची गरज पडत नाही किती थंड होऊन जात दमट अस एकदम थंड वारा सुटतो पाऊस पडण्याच्या आधी कशी विज कडकडतात म ते एकतर जीव घाबरतो ना खूपच ढग गरजतात वीज गरगरता किती हे होत ते पण एक धो म्हणजे असं वीज वगैरे पडलं ते पण धोकादायकच एक प्रकारे पाऊस पण पण खूप भारी पाऊस पडला की हम्म शेत कारण लोकांसाठी तर एकदम खूप खूपच चांगलं
हा आणि अजून पावसाच्या मुडे झाडे आगवण ात म्हणजे खूप मोठे होतात त्यांना खूप हे भेटतं पाण्याच्यामध्ये आपलं घरच पाणी द्या आणि वराच्या जगमधला पाणी द्या त्यामध्ये खूप डिफरंट असतात
हा आणि पावसाची दिंव समाडातील साहित्यत आणि निबंध लेखना अतिशय लोकप्रिय विषय ह खूपच भारी विषय आहे ह अरऋ तु निसर्गाला नवं संजीवन देणारा आणी शेतीसाठी वरताना आणि म जीवनात उत्सव भरणार
आणि तो बाप रे पाऊस पडला म्हणध्येे नग ना - - ती बु - - समजा जाता ता भात - - तुका आणि डोंगराचा सुंदर हिरवा गार असतो हा डोंगर केवढा भारी दिसतो हिरवा हिरवा गारून जातो शेती पण एवढी भारी अस - - ते हिरवे हिरवेगा - -
हा आणि उन्हाळ्याच क - - कडीत उनानंतर उन्हाळ्या नंतर - - आकाशात काळे ढग जम ज - - मा होतात.
हम अजून तर पावसाळा म्हणजे पावसाळा हा शेतीसाठी तर ते तर महत्वाचा - -
अं अनेक गार वाऱ्याचे झुळकी सोबत पावसाचे आगमन होते.
हा न तर जागण्या पावसामुळे पिकणे भरून जाणे लागता लागता आणि शेतकऱ्यांच्या - - चेहऱ्यावर आनंद येतो.
हा आणि झाडे पाणी आणि रस्ते - - ते पावसाच्या पाण्याचे नहावून अ निघतात.
हा आणि मग पावसाळत तर गरबी भंजी, चहा आणि गरम - - गरम सोप. खाण्याची मजा काय वेगळी असते.
कोडे व - - असत ना भजी वगैरे ते खायचे तर खूपच मजा असते खूप भारी वाटत.
काही - - ही खातावं. जन जनजीव विस् विस्काळीत होतात.
हम्म. पाऊस ज पडला की खूपच म्हणजे अस एखादा पाऊस पडला ना जास्त - - पुराचा तो पण धोकादायक कै अस एकदम लगातार दिवसभरचा पडला तो पण अस पूर येण्याची महापूर येण्याची शक्यता असते त्याचा पण खूप हे आणि शेती आणि शेती खूप महत्व आहे त्याच पण शेतकऱ्यांसाठी असं एकदम गरजेचं आहे.
असं ओले ओले असतात नंतर रस्त्यावर पाणी साचणे किंवा वाट ओली होणे नंतर हे - - सारख्या समस्या आहेत सम आरी जास्त - - जातात ना.
शेतकरी वर्ग पेडणी त्या काम कामात मग्न होता हॉपट इक्या मग्न हो
पावसावरचे देशाची कृषी व्यवस्था अवलंबून नद्या नाले आणि धरणे भरून वाहतात पावसामध्ये नद्यांना पण किती पाणी येतात आणि पहिली पाऊस नाही पण नसतात बारा महिने नद्यांना पाणी असत पावसाच पण नाही पास पावसाळा गेलाते नद्या कोड्या पडत हम्म पिण्याच्या पाण्याचा आणि शेतीच्या पाण्याचा प्रश्न मिटतो त्याच्याने पाऊस पडल्याने हम् पावसाचे दिवस सामान्य जीवन आणि नैसर्गिक अतुटना दर्शवतो खूप भारी हम् तुमच्या तिकड पाऊस दिस पडला की नाही एखाद
हो हो
एका झटका पण मारून गेला आपोआप हं हॅलो हा ए एखादा पण आला नाही का पाऊस म्हटल अस
नाही एवढं उन
आमचा हा आमचा एक पडून गेलाय एकदा पंधरा वीस मिनिट जेमते मला होता
हा अजून त पाऊसाळा पडला की म्हणजे आपली जे हे असते तब्येत बिघडलेले असते ते पण चालली जाते हे घाम म हे पण
हा आणि त्या पावसामध्ये अंघोळ करायचं अंगणमध्ये नाचायचं ति भारी भारी असतं लहान लहान मुले असे कुठतात फिरतात इकडं तिकडं असं इकडून तिकडं तिकडून इकडं फिरत फिरत
हा हा
अजून सतत पावस शहरात पाणी साचू ज नवजीवन विस्वळीत होते रस्त्यावर चिखल आणि खऱ्यांमुळे प्रवाशांना त्रास सहन कर वा लागतो पावसामध्ये किती किसळ किती ते पहायचे गाऱ्यामध्ये ते पहिलं ते ते स्थळे असायचे ना आपण घर बांधतो त्याच स्थळळे ते पाऊस पडायला का ते खेळ पाहिला काय अशी सळी खोप राईज खोपसाईजची तेवढ्या पाहिले ते गाऱ्यामध्ये चालायचं जची जेवढी लांब सय गेली तेवढे पाऊस गाऱ्यामध्ये चालायच खूप भारी खेळ होता तो पण आ् खूप खेळलो आहे चिकन अस एकदम मोठा चिकन झा ना
आणि व्यू त वापरे व्यू व्यू पा एवढा भारी असतो पावसाळ्यामध्ये त्याला पाऊन म्हणजे सुकून भेटून जाल डायरेक्ट हा अरे म्हणजेना पाऊस पडला का म्हणजे फ्रेश पण वाटत आपल्याना थोडं हा तुम्ही कुठे फिरताय का बरं सहा वाज येतोय
हा ते नग वगैरे ते किती भारी भारी असतात आभाळ किती भरून येतो काजू सारखा एकदम पावसाचा कलर पाण्याचा कलर तसा असतो तस
स बदलत जातो वातावरण पण आता घाम आहे तर कस हे ग घामच पडत आहे आपल्याला काहीच दिसत नाही बाहेर जाऊ असं पण वाटत पावसाळ्यामध्ये कुठ कुठे पण जाऊ आपण
चला मग तुम्ही पण सगळ्यांना सांगा पावसात खेळा मला हा चालेल हम् चालेल चालेल ख ते